हम काचाल ला अंकिन अज पा वाचलली
बाळ मग तुला कस भेटले खाता ह?
हा तू रिकमी टेकडी भेटली ना आता म रिकमच नाही ना.
फोन कराव मा ते मला म अभ्यास करू दे,
हम् पाच किती एक दोन दहा मिनिटं छकुली दोन दोन दोन दोन मिनिटे किती? त्या होत्या,
हा मग संध्याकाळी कर मला ते दहा मिनटं वी! मले भी करणे तुला भी करणे दोगी जे करूनगी तन मममी के खाद खईनी बी, काल बी करून घेन पूर्ण होऊन जाईल ना मग हसत हसत तुझं माझं काम बी? तू आता काय करून,
दहाच मिनिटे होतात, ह
अरे माणले पोट दुखु लागले थोडं झोपते म्हणलं ताट झालं का ते पूर्ण?
काय करते तू,
झोपते म्हणलं ग लय ताट झालं ते,
चेहऱ्यावरचं ग,
नाही पोट गाव,
हो का मग त्याला असं खोबरेल तेल लाव ना थोडसं!
अरे हा बर झाल,
खोबरेल तेल लाव अन् चोळ आल्हाद अस खाली ते,
हा हा,
हम्म अं इतक्या शब्द काल खाल्लत तू,
घास बरच खाल्ला होता ग मला माहती होत शब्द? त्यानं मला त्रास होतो,
मग,
त्यामुळे मी जास्त खाल्ला पण नाही!
हा का,
्यवा तरी बी जे व्हायचं तेच झालं काय,
हा हा,
काही नाही.
असंल्लाच थोडं-थोडं.
मला तेलच नाहीय. संपल माझ, माझ्या रूम मध्ये पण तेल पण मी लावत
मंग आता ग
माझा तर पा व झाला.
मता काय लावती मग.
हम्म.
काय.
अजधू कमी करायची बॉटल होती. थोडस तर निधान तेला लावापुरतं.
हा पोर्टल किती लागत लावल तरी.
हा तेच.
सापडला, हा आहे भरपूर आहे.
बदल जेऊन गेला का.
हो ग खूप निबर झाली मावशी.
हाव का. हम्म का म्हटली.
हाव का ते गाठाल्यान होत तसं, मी डबल करतलं घे तुला.
हा.